हा येते आवाज
हा हा मला पण आला
ओके कशा आहात
हो हो काय नाही मस्त तुम्ही कसे आहात
मस्त मस्त मजेत मजेत घरी कसे सगळे भाऊ वगैरे वहिणी
हो सगळे चांगले आहेत
ते
हम
पाऊस वगैरे आहे तिकडे तुमच्याकडे
पाऊस बाप रे पाऊस आता दोन दिवसापूर्वी जरा शांत झालाय त्याच्या आधी हा जुलै महिना स्टार्ट झाला त्या एक तारखेपासून दोन ते तीन दिवस खूप पडत होता खूप बापरे बापरे काय सांगू खूप हो हा खूप जास्त होता सगळं बंद सगळीकडे पाणी साचले होते
बापरे बापरे
हो ना राशन पाणी काही नाही जे घरात होत आधी भरलेलं तेच जाताच हे नाही सगळं पाणी भरलंय
वापरे खूप खूप खराब कंडिशन होती मग
हो ना काय करणार पहिलाच पाऊस एवढा सगळळा आला
मी पण बघितलं तिकडे न्यूज वरती दाखवत होते
हम्म
हॅलो की पाणी पडलं होत खूप विरार वसई नाला सोपारा लाईट नव्हती म्हणे तीन तीन दिवस
हो लाईटही नव्हती त्यासोबत
बापरे मग फोनच नेटवर्क वगैरे पण नसेल चार्जिंग बिल्जिंग पण नसेल बॅटरीचं
हा ना लाईट नसल्यामुळे चार्जिंग पण नाही काय करणार नेटवर्क चार्जिंग होती तरवर नेटवर्क पण ये जा येज करत होत त्या नंतर काहीच नाही
बापरे इनव्हर्टर वगैरे आहे का मग तुमच्याकडे
नाही ना
अर बापरे
काय करणार आता,
बापरे खूप लोकांच्या हाल झाल तीन दिवस न्यूज मध्ये पण लावते आमच्याकडे एडा काय नव्हता इकडे
हा
आमच्याकडे म्हणजे होता पाऊस बऱ्यापैकी पाऊस होता कंपनी आमची बंदच होती सगळं बंद होतं एक एक दिवस तर सगळं बंद होतं आमच्याकडे लाईट पण नव्हती एक दिवस काहीच नव्हतं
अच्छा
नंतर मग चालू झालं लाईट वगैरे आली नंतर व्यवस्थित फक्त तर भाज्या वगैरे भेटल्या नाही दोन तीन दिवस शुक्रवार शनिवारी आज जरा गेलो होत बाहेर तर होतं व्यवस्थित सगळं
हो
सगळे भाव वाढलय भाज्यांचे वगैरे
हो ना पावसाच्या दरम्यान सगळ्यांनी रेट वाढवले सगळ्यांचे भाव वाढले
तीन दिवस लाईट पण नाही सगळं थांबले वगैरे खूप ख खराब कंडिशन आहे मग.
हो ना तेच ना. खूप हे झालत त्रास झालत आता काय करणार? आता जरा कमी झालं तर जरा. सगळं पाणी नितळ आपल्याला बरं वाटत.
हम्म आता जरा बरं असेल का?
हो.
बाकी दादा वगैरे कसे दादा वहिनी?
हो हो चांगले आहेत सगळे
ह ह.
हम.
त्यांच्याकडे होता का पाऊस अभरनाथला
हा त्यांच्याकडे होता पाऊस. अ त्यांच्या इथं पण साचलं होत पण ते जिथ राहतात तिकड नव्हतं साचलं. पण दुसरीकडे त्यांच्या बाकीच्या आसपासच्या एरियामध्ये. साचलं होत हा त्यांना नाही एवढा त्रास झाला त्यांच्या इथ लाईट पण नव्हती गेली ए जा ये जा करत होती. थोडीशी पण असं पूर्ण दोन तीन दिवस लाईट नाही असं नव्हतं.
बापरे बापरे चला त्यांच्याकडे चांगलं होत मग.
हा इकड कंटिन्यू तीन दिवस लाईट नाही पाणी नाही पाणी पण नाही.
बापरे?
हो.
नाही तसा विरार नालासोपारा जो आहे एरिया त्या एरियामध्ये दर पावसामध्ये असं तीन चार दिवस होतच असं.
हो हो.
पहिला पाऊस आला की दरवर्षी दोन तीन दिवस सगळं बंद असतं पण या वर्षी म्हणे खूप जास्त हालं आहे लोकांच्या घराघरात पाणी होतं. ट्रेन बंद होत्या लोक वसईवरून चालत गेले नालासोपारा विरारवाले. रेल्वे ट्रॅक मधून ट्रॅक्टर चालू होत्या म्हणे ट्रॅक्टर.
हा मी पण न्यूज मध्ये पाहिलंय.
ते.
हम्म तेच ना.
हे सगळं सरकारने केलं पाहिजे होतं पण ठीक आहे आता काय लोकच एकमेकांना मदत करतात.
हो तेच ना. काय करणार आता?
बाकी माझ काय बाकी. कि जॉबचं वगैरे कसं काय जॉब करता करता का नाही तुम्ही?
नाही सध्या तर नाही करत आहे. ते कार्या ॲप डाऊनलोड केलेलं आहे त्याच्यावरच. घरातली कामं कार्याची कामं करते. हो ते छान आहे.
चांगलं आहे चांगलंय कार्या चांगलं आहे.
हो.
हं हं. मग आमचं पण तसच आहे ना आता आमचं पण कसं छोटासा तो पण होता त ते कट ते पगार काय तर आपला पुरत नाही सगळ्या गोष्टी घरातलं सांभाळायचं वगैरे म्हटलं की. महागाई खूप वाढली त्यामध्ये मग आता ह्याने थोडा. तरी हातभार लागतो की बा मोबाईलची बि झाली लाईटचं बिल वगैरे भडलं तेवढं तरी होतयच्यातून
हो हो हा ना ते चांगली योजना काढलेली आहे. घर बसल्या महिलांना रोजगार मिळतोय.
हो बरोबर.
हम्म.
बाकी सासूबाई वगैरे कसे आहेत.
हो चांगल आहेत. सगळे चांगले आहेत.
काय तरी बोलत होत तुम्ही खूप कायतरी
काय काय तरी बोलत होते कशाबद्दल चालल्याल बोलण माझं.
कार्या ॲपच.
हा खूप बायकांला रोजगार मिळालाय खूप इझी आणि इझी पण आहे असं अवघड असं काही नाही इझी आहे त्यातलं टास्क करायला
ओके ये छान ये ए सी ये.
त्याच्यामुळे छान वाटतं.
थोडंफार ज्यांना ज्ञान आहे मोबाईलचं आणि थोडंफार आहे. त्यांना त्या त्यांना बरोब चांगले ये ते आणि ज्यांना नॉलेज नाही ये त्यांना पण ते शिकवतात थोड्या थोड्या व्हिडिओ वगैरे मधून
हा हा हा तेच ज्यांना काय जास्त फोनचा युज नाय करत. तर त्यांणला थोडस अवघड जातय त्या गोष्टी बघते मी ग्रुपमध्ये आहेत आमच्या काही महिला त्याच्यामध्ये काय काय महिलांना सांगे गितलं जात पण त्यांला प्रॉपर समत नाहीये खूप वेळ लागतो. त्यानंतर त्यांला कुठ ते समजतं.
हा. अस आहे.
थोडं बहुत ते कसं लोकांना माहिती नाही ना बायकांना जास्त काय ज्या घर काम कोणाला बायकांना असंत माहिती पण नसत काय
हो. हो.
त्यांच आपलं ते दिवसाच सगळं ठरलेलं असतं उठा काम करा. सकाळ पासून रात्रीपर्यंत कामच असतं त्यांना
हा ना
बाकी म आता आहे व्यवस्थित ना लाईट वगैरे तुमच्याकडे
हो हो आता आहे लाईट आता काय प्रॉब्लेम नाय पाऊस पण जरा थांबलाय. आता लाइट वगैरे आहे पाणी पण चालू झालं.
अरे वा! चांगलंय चांगलय.
हम्म
म्हणजे वापराचं पाणी पिण्याचं पाणी काहीच येत नव्हतं तीन दिवस
नाही ना वापरायचं पण नाही पिण्याचं पण नाही.
अवघड परिस्थिती होती खूप मं
हो हाय त्याच्यामध्येच कसतरी दिवस काढले. खालून जाऊन आणत होतो. हो.
ते तिकडे न्युज मध्ये बघितलं विराट नालासोपाऱ्याला काय काय म्हणजे मोठे मोठे टॉवर येत त्यांच्या कडे जनरेटर पण होता बावीस बावीस पंचवीस पंचवीस मजळ्याचे टॉवर पण त्यांचा तळमजलाच पाण्याखाली गेला होता त्यामुळे त्यांना जनरेटर पण चालू करता येत नव्हता लिफ्ट पण चालू करता येत नव्हती. त्यामुळे जे वरती अडकलेली लोक तर सगळे अडकलेच होते वरती. खालती पण नाहीऊ शकत ते खालती आले तरी जाणार कशी बोलत वरती. इतके मण चडत जायचं म्हणजे वैतागच येतोय त्यात लाईट पण नाही पाणी पण नाही घरात.
हम् हम् हम. तेच ना पावसामुळे नाही पण हे फर्स्ट टाइमच झालं. ह्याआधी पाऊस आलताय तर एवढं काही झालं नव्हतं. सव्वीस जुलै त्यावेेळेस. ते दहा बारा वर्षापूर्वी दहा बारा पण नाय पंधरा दहा पंधरा वर्षापूर्वी जे सव्वीस जुलै चा आलता पूर पावसाळ्यात. त्यावेळेस सगळी कड झाला होता त्रास वगैरां त्याच्यानं तर एवढा कधी पावसाने त्रास नाय दिला. या वेळेस पहिल्यांदाच जुलै महिन्यामध्ये झाला दोन तीन दिवस ते पण सगळ्याच ठिकाणी नाही झाला काही ठिकाणीच झाला. काही ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या काही ज्या ठिकाण नै की जे डेव्हलप झालेले नाही गोष्टी त्या ठिकाणी नौत्या.
तरी मुंबई पूर्ण बंद होत एक दिवस. एक दीड दिवस त्यांच्याकडे मु मुंबईत पण खूप ठिकाणी पाणी सज त्यांच्याकडे पण लाईट नव्हती पण ते कस तिकडून पाणी लगेच निघुण जात समुद्र जवळ आहे त्यांना ना त्यामुळे त्यां त्यादिवशी सगळ सुरळीत चाल झालं व्यवस्थित पण आ इकडे तुमच्याकडे त्रास होता खूप.
हो आमच्या इथं भरपूर होता बाई. भरपूर म्हणजे भरपूर.
आमची पण कंपनी बंद होती.
हम्म.
आम्ही पण शनिवारी गेलो होतो तर शनिवारी आम्हाला लवकर सोडले बोलले जावा. पाऊस पाणी वाढणार आहे त्याच्यात तुम्ही सगळी अडकाल शनिवारी सोडलं काप कोणी नाही रविवारी सुट्टी होती शनिवारी रविवारी एवढ काय झालं नाही जे झालं ते रविवारी रात्री नंतर खूप चालू झालं. रविवारी दुपारी नंतर आपण ठेवया फोन आता थोड्या वेळाने बोलू परत. हो हो.